हॅलो! आग हळू हळू हळू हम्म काय चाललंय?
काही नाही बसलेय टी व्ही बगत.
हा हा हा.
महाराष्ट्राची हास्य जत्रा.
हा हा हा.
हम कॉमेडी बसले बघत. तुमचं काय चाललंय?
निवांत
हम.
मी पण निवांत बसलीये जरा.
हम् हम.
हम् थोड्या वेळा का कामाला सुरुवात आपली
होय. काय झालं मुलाला?
काय नाही त्याला ब -मला बोलतो तू चल माझ्यासोबत अभ्यास करायला. मी बोलले तू जा जरा एकटा थोडा वेळ बस. मी येते थोड्या वेळान दहा मिनिटांनी. मुलं म्हणजे नताना हत्ती
हा.
आवाज जातो सगळा तो रेकॉर्ड होतो कॉल बाळा जा ना. जा ना तोपर्यंत. मुल किती हट्टी असतात माहिती आहे ना. एक गोष्ट पाहिजे तर पाहिजेच.
हम हम हम हं.
नाही तर
पण ते कस होतंय एकदा जर आपण त्यांचं ऐकलं की त्यांना असं वाटतं की आई वडील आपल्याच ऐकतात त्यांनी ऐकायलाच
नेहमीच आहे. हो तसच आहे आणि पहिल्यासारखं राहिलय का आता समजा आताय आपले मुलं तेच करतात रडून रडून कोंगाट घालून घालून त्यांचच म्हणणं खरं करायला बघतायत.
हंम्म.
पण सगळीकडे हेच चालू आहे असं नाही कि मा माझाच. तुमचाच.
हो.
सगळ्यांच. म्हणजे खूप कमी मुलं आता समजूतदार म्हणजे समजूतदारपणे सगळ्या आई वडिलांचं ऐकतात असं म्हण‌.
तेच ना.
बाहेर गेले की ए-एखाद्या म्हणजे आपण मार्केटमध्ये गेलो. त्यांना खेळणं दिसलं एखादं तर ते काय करतात? रोडून पाक लोळतात रोडवर. अरे हे काय म आप्याला पण कस तरी वाट तना. एखादी वस्तू मागतात. आणि ते रडायचं लोळायचं आपण नाही म्हणलं की. मग त्यांना माहती की असं केलेवर आपल्याला हे मिळत. आं असंच झालं आहे ना. हम.
बरोबर आहे. आजकालची मुलं म्हणजे आजकालची जनरेशन सगळी तशीच ही झाले.
हो.
ते लोक ऐकतच नाही आपण किती समजून वलं काही केलं तरी त्यांना आता ते
हो आहे ना उघडतोय. परत तेवढाच परत येतोय.
हम् हम्.
हम्म.
आमच्याकडे चार-पाच वाजल्यापासून असा पाऊस चालू झाला आहे की म्हणजे समोरचं काही दिसत पण नाहीये.
हां ना.
एवढा पाऊस चालू झालाय. ऍक्च्युली आव आता तुम्ही सांगू का तुम्ही काय बोलताय ना मला आवाज पण येईना सगळा पावसाचाचं आवाज येतोय बाहेर असं.
होय ना जोरात पाऊस असल्यावर थोडासा दरवाजा बंद करा ना मग.
हुं दरवाजा बंद केला की माझा हो थोडा माझा आवाज मोठा येईल. ते कसं पावसाच्या आवाजाने हुं. आमच्या इथे पण तसंच करायला लागलं कारण असं पत्रे लावलेले असतात ना आपण गॅलरींना ही मग त्याच्यावर ते पाणी पडून पडून मग तोच असा आवाज सगळा जोर जोराने. आपण काय बोलतोय काय ते समजत नाही मग असं होतं.
तेच ना.
हुं.
बाकी अजून?
काय नाय. बाकी निवांत आता सध्या.
पप्पांना बोलव जरा. बाकी काय आणि म्हणताय तुम्ही?
चांगलं वाटतं.
आं.
झाला वाढतं म्हंटलं.
नाही नाही अजून चालू आहे थोडं थोडं का आवाज कमी झाला एवढंच.
हो का.
हुं हो. बाकी काय असं लगेच शांत होतात होय तेव्हा तिथे.
लगेच शांत होत नाहीत ना.
हुं.
हुशार तर खूप असतात ही मुलं म्हणजे आत्ताची जनरेशनचं खूप हुशार हाय. इथं आमच्या इथं समोर एक वर्षाचं बाळ आहे त्याला तर एवढं समजतंय ना एवढं समजतंय. खूप समजतंय खरं.
हो
मग हो खूप समजतंय दीडचं वर्ष झालेत आताचं.
हुं हुं.
पण खूप चांगल्या गोष्टी त्याला समजतात. हुं.
आमच्या इथ आमच्या इथे लहान मुलंच कोण नाहीत सगळ्यात लहान म्हणजे चौथीला माझा मुलगा आहे माझा सगळ्यात मुलगाचं लहान, त्याच्यानं म्हणजे लहान कोण नाहीचं आहे. असं आहे इथे आमच्या इथे. पूर्ण म्हणजे आमचं एवढं मोठी हे आहे सोसायटी. सगळे ऑफिसला जाणारे प- ऍक्च्युली त्याच्या बरोबर खेळायला पण इथे कोण नाहीये.
हा ना.
एकचं आहे त्याच्याबरोबरचा मुलगा. आणि त्याच्या स्कूलमध्येच आहे मग तेच तेवढंच असं खेळायला वगैरे पण इथे कसं माहितीये ना शहरामध्ये कोणी घरात कोणाच्या येत नाही जात
दिदू आव दरवाजा बंद कर ग दिदा.
आणि सध्या आता पाऊस असल्यामुळे मग खेळायला भेटत नाही मग आता दुपारी तो आमच्याच मागे लागलेला काहीतरी खेळा काहीतरी खेळा माझ्याशी काहीतरी खेळा. मग ते सापशिडी आणि लुडो खेळत बसलो आमी.
हा ना.
हा.
हम् आमच्या बिल्डिंगला आहेत ना हे म्हणजे माझ्या मुलाच्या जोडीचे अशे तिघं जणं आहेत. मग ते एकमेकांच्या घर आता पाऊस आहे तर एकमेकां म्हणजे आजता थोडा वेळ तुझ्या घरात खेळू तुझ्यापर्यंत थोडा वेळ तुझ्या घरात असं चालू असतं त्यांचं. थोड्या थोड्या वेळानं. आणि मग परत अभ्यासाचा टाइम झाला की आप आपले अभ्यास करत बसतात मग बरोबर सात वाजता.
नाही तसं आमच्याकडे कोणीच नाही त्याच्याशी खेळायलाच नाही मग तो आमच्याच मागे लागतो आम्हालाच त्रास देतो अस हो ना.
हम. तेवढं होतं मुलांचं खेळायला जर कोण नसेल तर तो प्रॉब्लेम होतो. आणि आमच्यात परत जेव्हा आता हे पाऊस आहे म्हणून घरात खेळताय. मग परत जे एवढी बाहेर खेळतात ना ती सायकल काय चालवतील. परत ते काहीतरी घर घर खेळतात ना ते घर बनवायचं म तू भाजी आण मी हे कर ते कर असलं भारी भारी खेळत बसतात भारी.
नाही मग आमच्याकडे आहेत तो ते दोन आहेत आणि मग बाजूच्या सोसायटीतली दोन मुले त्यांच्याबर पण खेळायला कोण नाही म्हणून ते येतात. पण ते कसं आता पाऊस आहे म्हणून नाही मग ते दोघ ति क्रिकेट बॅडमिंटन वगैरे खेळतात ते चौघ जण आहेत मुलं म्हणजे आता कस झालं पाऊस असल्यामुळे तो समोरच्या इथे राहतात तो पण मुलगा येत नाही आता त्याला काल हा बो बोलत होता तु ये खेळायला ये खेळ आपण घरात बसु आपण काही तरी पण नाही मते हे मग परत आपल्यास मागे लागणार की तुम्ही खेळा माझ्याशी खेळत नाही मग हे करत नाही मला खेळायला नाही भेटत. मग ते कसं मुलांचं होते मग टीव्ही नाही मग मला मोबाईल पण तुम्ही देत नाहीत मग टीव्ही पण बघून देत नाहीत.
हो तेच ना.
ते कोण नसेल तर मग मोबाईल आणि टीव्ही साठी मुलं त्रास देतायत मग.
तेच करतात ते. आमच्या तर दोघांच्यात भांडणं होतात मग टीव्हीवरून.
हं आपल्याला तर टी व्ही बघायलाच नाही भेटत ते लोक असल्यानंतर. ते लोक घरात असल्यानंतर सुट्टीच्या आपल्याला टीव्ही बघायला नाही भेटत ते नसल्यानंतर ते कसं शनिवारच रविारचाच मुलांचा प्रॉब्लेम येतो. त नाही तर रोजची शाळा असली तर कुठे त्यांचा तरी काय प्रॉब्लेम येतोय.
ते तर आहेच की.
हम्म.
संध्याकाळीच काय खेळतील ते थोडा वेळ संध्याकाळीच काय बघतील
तेच ना.
हम्.
आमच्याकडे काल एवढी छान ते आषाढी एखकादशी निमित्त ते विठ्ठ विठ्ठलाची आरती होती ना संध्याकाळी महाआरती बोलतात ना गंगा आरती असते. कसली होती. एवढी गर्दी एवढी गर्दी की गेलो तिथे उभा राहायला जागा नाही गाडी लावायला जागा नाही तर काही नाय. लांबूनच आपलं बघितलं आणि रिटर्न आलं खूप गर्दी होती.
गर्दी राहतेच या अशा ठिकाणी.
हम्म.
जिथं असे मंदिर आमच्या इथे पण होतं मंदिर एका ठिकाणी खरं तिथं गर्दीमुळ च आम्ही गेलो नाही पण एक म्हणजे एक मॅडम माझ्या ओळखीच्या त्या तिथ सिक्युरिटी गार्ड म्हणून होते असं वाटलं गेलो असतं बरं झालं असतं थोडंसं तेंच्या ह्याने थोडं लाईन मध्ये का होईना पण लवकर दर्शन झालं असत.
हा बरोबर.
तेच ना. आणि असं पाऊस ही पडत असतो ना त्यांनी मग जरास असं वाटतं बाहेर नको पडायला.
हो तेच ना.
एकफ
दोघं पण भिजलेत दोघं पण कपडे चेंज करा जावा तो नका टाँवेल घेऊ.
ह
हा बोल.
हम्म. बाकी काय अजून?
बाकी काय नाही बग बसलेय आता.
हम्म हम्म हम्म.
हम्म
आता आमच्याकडे चांगला पाऊस सुरू झालाय जरा.
हा ना?
हो.
अ इकडे पण आहे चालू जोरातच चालू आहे हे दोघं गेलेले बाहेर. ते पूर्ण भिजून आलेत आता रेनकोट घातलेला तरी कसे भिजलेत काय माहिती.
नाही जोरात पाऊस असला ना छत्री असू रेनकोट असू
नाही त्यांनी नाही नाही त्यांनी भिजले असणार ते असं नाही भिजणार मधून पाणी नाही आहे ते ते मुद्दम घस
बरं मग भिजायला आवडत तर त्यामुळे भिजली असतील मग.
बंद करणार आहे मी झाले कम्पुटल चांग
तिथं एकदम असा उजेडा आहे मस्त एकदम असा आभाळ स्वच्छ दिसतय आणि पाऊस आहे.
हा ना. इकडे नुसता काळोख चाललाय काळोख. आणि धाव धो धो धो धो धो धो पडतोय काळोख हाय न नुसता धो धो पडतोय. हा. चहा वगैरे झाला?
हो चहा ही घेऊनच बसलेय आता.
हा.
चहा घेतला आधी आज मस्त भेळ बनवलेली.
कुरमुर यांचे के कुरमुर यांचे के?
हा कुरमुुरे फरसाण मग कांदा टोमॅट टो आणि कोथंबीर घालून.
हा हा बरं वाटतं ना ते थोडस चाट म्हणून खाईल. बरं वाटतं ना असं ते चार वाजता वगैरे असं हे खायला.
त्याच्यानंतर ते खाल्लं आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने चहा ठेवलं मग.
ते चांगलं असं काहीच नाही म्हणजे तेच कसं ऑइली वगैरे असतं ह्याच्यामध्ये काहीच नाही ना.
हम्म.
हम्म त्यामुळे ते खाऊ शकतो असं.
हो ना
टेस्ट पण छान लागते पाऊस चा चालूय नूस्त.
एक नंबर तिथं स्वतः बनवतात ना त्या बेकरीत पण.
हा हा हा हा, हम्म हम्म हम्म.
तेवढा आपल्या.
त्यामुळे त टेस्ट वेगळीच असेल ना आणि.
हो संध्याकाळच्या टायमिंगला बर वाटतं आपलं कधीतरी.